हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय काय?
हा यालाय बरी आहेस काय?
होय हाय की तू
हा हाय की जेवलीस
होय जेवलो. गोष्ट लाख
हा काय म भाजी आणायला गेलतिसा
होय गेलो होय गेलेलो तू जेवलीस काय?
हा जेवलो की,
होय आमच्या गावचा आज बाजार असतोय.
हूं
आज गुरुवरचा बाजार असतोय. म बाजारला गेलेलो तिथन आल्यावर मग जेवण तेन यायला वेळ झाला.
अ काय स्वस्त हाय काय भाजीपाला
भाज्या आताा लय महाग झाल्यात पाऊस नही आहे पाऊस पडण झालाय, त्यामुळ भाज्या लय महाग झाल्यात.
हो
कोथिंबीर, तर पन्नास रुपये पेंडी.
होय!
मेथी, वी
मेथीची वीस रुप
वीस, फक्त वांगी तेवढी स्वस्त आहे. हा! तुमच्या इकड कसा दर आहे, वांगी दहाला अर्धा किलो.
होय हा. आमच्या इथं वांगी वीसला अर्धाात तेंन आहे. परत अ! भाजी मेथीची, पंचवीस रुपयेला पेंडी आहे.
हा!
गवार वीस रुपये पावशेर. आणि कोथमीर काय पेंडी ये. तीस, चाळीस रुपयेलाय खरं दहा, दहा रुपयेची आम्ही घेतोय, असं हे लावलेलं असतय.
हा हा हा जरा, जरा हूं!
आणि तू कोथिंबीर, पेंडी घेऊन आलीस?
नाही एवढी चाळीस रुपयेची, मी आणलोच नाही पेंडी कोथिंबीर.
व्हय एवढं एक, एकच. पेंडीला कुठं घालवायचं बाई पैशे.
होय! तेवढ्यात दोन, तीन भा भाज्या येतात, एक कोथीबीरची पेंडी घेईपर्यंत.
होय! आम्ही पण गेलतो बाजारला हूं. मग आणलय आम्ही पण कांद्याची भाजी, वीस रुपयेलां.
होय, होय काय गॅसला नंबर लावलास का नाही?
गॅसला लावलाय नंबर म्हणजे. आता चार दिवस झाले, नंबरला लाव तसं काय सांगितलं नाही. तर या म्हटला देतो नंबर लावतो, आणि तिथल्या तिथं देतो म्हटला.
हा हा हा मग चालते की, घेऊन या की.
हा पहिला कस नंबर लावून ओ टी पी येत होता ग आता ओ टी पी येईना झालाय.
हा म्हणून त लगेच द्यालेत.
हूं!
हा, हा!
ना मग सगळं कोडं झालं ग गॅसचा, आणि आज गॅस संपलाय. म उद्या जरा पोरांच न डब असतात.
हूं होय, होय आता मग उद्या?
म उदया एक चलाप हूं! लवकर आणायला पाठवतो, आणि एकटा काय ज उद्याच्या दिवस जरा कॅन्टीन खाऊदे.
हूं हूं चालतय की मग.
हूं कारण तेवढ्या लवकर होत नाही ग डबा.
होय, होय चुलीवर मग होत नाही.
हूं पावसाचे दिवस आहे चुलीला वार लागतेय, परत ते जळन, मऊ झालेलं असतंय. त्यामुळं चल पेटत नाही.
होय, होय.
आणि आता नियम. काढल्यात शेहेचाळीस का पंचेचाळीस दिवस झाल्यावर गॅस
होय जळून पण नाही काय नाही. कसं जेवण करायचं मग.
जळण आहे सोड भरपूर.
हा हा हा
ज ळण्याचं काही टेन्शन नाही.
तुमच्या इथं शेती आहेत झाड आहेत.
म्हैशी आहेत.
हम्म शेन कुटया.
शेणी आहेत त्यामुळं चालते आमचं.
हा हा.
तुम्ही काय गिजरवर पाणी तापवत असतीलला.
होय होय.
हम्म मग जेवण काय बनवलंय आज.
काय नाही बाजारात नाही यायला वेळ झाला.
हम्म.
मग फक्त भात आणि मोडाच्या आमठी तेवढीच केलेली.
हा का मिसळकेलेय.
नाही भाता आणि आमटी तेवढंच खाल्लं मग.
नाही हा सकाळच आणि असेल की शिल्लक काहीत चपाती वगैरे.
होय एक भाकरी होती तेवढंच खावं म्हंटलं.
आय.
हम्म.
हम्म शाळेस ना किती वाजता आलेस.
हा हा.
हा चालते हा.